हॅलो.
हम् हॅलो ह.
हा काय करतेस?
काही नाही बसलेय तू?
हम्म मी पण आहे. विराला झोपवते.
चहा.
ऊज्जू.
एक ये मूर्ख पाणी कशात कमी न होणार कमी कशातचय
ग नाही बघ मयुरीचाच आवाज येतोय जास्त शिवांश काय करत?
खेळाय लागलाय.
हम्म कधी आलास स्कूल मधनं?
अ साडेबारा वाजता? विराची किती वाजता सुटते स्कूल?
दोन ला.
दोन वाजता येत्या मग घरात थोडंफार काहीतरी खात्या.
झोप.
मग गरज अ खेळायचं काहीतरी इकडं तिकडं उडपडायचं आणि मग आता झोपलाय. त्या चारलाच झोपून उठायची कधी.
आणि मग रात्री कधी झोपत्या?
रात्री बारा वाजून जातात झोपायला.
हम्म हम्म.
झोप, झोप, झोप दुपारी पण झोप, झोप म्हणायला लागतेय रात्री पण झोपतय. आण सकाळी मग उठता उठत नाही.
झोपवायचं दुपारी. एकदा सात आठ ला झोपलीत का नाही सकाळीच झोपतात.
ते बरं नाही.
होय.
ती तशी नाही ग, साडेसहा सात वाजले की मग तिथल्या तिथं कुठं अस तिथ झोपत्या एवढ्या लवकर जेवण पण तयार होत नाही ना आमचं. आणि तयार झालं तरी तिला चारत बसायला टाइम नसतोय बाकीच आणि आवरायचं असतय की अजून.
हा.
हम्म मग साडेसात पावणे आठ पर्यंत आवर. ते मग तिथनं पुढं महिला चारायचं. मी एक तास लावते खायला मग हिच जेवून होऊ पर्यंत नऊ साडे नऊ तर वाजतात. मग तिथनं पुढं आमचं जेवायचं टायमिंग भांडी वगैरे घासायचं.
खात नाही ती.
हिला आता रोल बंद केलाय अ म्हणजे स्कूलमध्येच सांगितलय की चपाती ला भाजी कशी लावून पकडून खायची हे शिकवायचं. रोल करून म्हणजे त्यांना आयतं आपण देतोय असं ना मग ते जेवता यायला पाहिजे त्यांना प्रॉपर.
होय ते पण नाही.
चपाती भाजी तुकडे करून द्यायला लावलेय, मग तसं देतोय.
हा हा
स्कूलमध्ये स्वतःच्या हाताने खात्या, घर घरी नाही खात, मग सकाळी आम्ही चप चपाती देतो ना डब्याला, मग सारखं सारखं चपाती पण नको म्हणून रात्रीची भाकरी करतो. ते चपाती आवडते मुलांना हा भाकरी नको असते, भाकरीच आवडत नाही हा. मग ते जबरदस्ती खायला घालायचं आधीच नको अस ते आणि मग म्हणून वेळ लाव तात.
हम्म. आमच्यात भात नको चपाती किंवा भाकरी चालत्या.
हम ते बरं आहे ती भात खातच नाही. भाात खात नाही ते खात नाही भाकरी पण नको असते अस्स.
ते तर आहेच सोड.
हं मोबाईल तरी आणि बंद आहे. स्कूल मध्ये काही मोबाईल वरन व्हिडिओ दाखवलाय तेव्हा पसून मोबाईल बंद हाय. ते मोबाईल मुळं तर मुलांना काय आपण खातोय गोड खातोय का तिखट खातोय का, सपक खातोय हे सुद्धा कळत नव्हतं.
व्हय तेपण आहे आपल्या वेळेस काय थोडीच मोबाईल होती.
होय आपल्या वेळेस काय मोबाईल होते काय काय आपण मस्तपैकी गोल करून बाहेर बसून जेवत होतो. उन्हाळ्यात सगळे मिळून
घरला जातो होय ह्यांच्या वेळेस टोटल सगळं बदललय.
होय
कोण नाही, नाहीच आहे तिथं. सुट्टीला गेल्यावर तर असं रिकामं रिकामं काढतय बई
हा भारी होतं सगळी सपना दिदी
सपना दिदी होती, राधिका दिदी दिदी, काजल, हेमा दिदी
भांडे खेळूया हं
होय आपण तिघी चौघी
आता कोणाच नई
शाळेला पण जाताना किती मजा असायची. मस्त म्हणजे रस्ता भरून आपण सगळे आपलाच ग्रुप
सगळेजण प्रत्येक जण लग्न झालं, प्रत्येक जण आपापल्या संसारात आता बिझीयेत
नाही आमची का वे. कुणाला गपकी गपकी, कुणाचा फोन आहे? मावशीचा.
झोपत नाही हा दुपारचा नाय
नाही झोपवत आता आठ वाजता झोपवलो कि मग सकाळीच उठतोय गं मग नाही झोपवत झोपतंय तो झोपवलिस तर, खरं मुद्दामच नाही झोपवत. कंटिन्यू अकरा बारा तास झोपत्यात नाही मग.
हम्म.
म्हणून नाही झोपवत अरे बाबा हे पडलंच.
ही आता झोपली आता उठवायचं थोड्या वेळानं.
चालतं तुझी मिटिंग चालू आहे का म्हण
ह ह मग.
मी म्हटल होय मीटिंग चालूय झोपून टाकतो निवांत. मग झोपलेय.
आम्ही पण जाणारे आता.
होय सेल ला जाणार आहे ना मी.
होय.
पोरं एकतर म्हणजे पप्पा हँडल करू शकतात काय म्हटलं -
हो त्यांना घेऊन जायचं दोघांना आत हारीला पप्पा घेतात की. शंभर सांग मगच खायला खायला बघुन यायच. तेच की आता बघून यायच.
हम् हम्म. मला आहे की नाही पिंक कलरची अँकल हे पाहिजे लेगिन्स.
अँकल घेऊ नको तिथन घेतलीस तर साधी घे.
अंकल काय मला तिथली बरोबर नाही वाटली ग, मी गेल्या वेळेस घेतलेली. शंभर लाच होती, खर नाही ती एवढी चांगली वाटली मला तर.
होय का मला डार्क राणी कलर पाहिजेलय. मग कशामध्ये पण असू दे लेगिन्स मध्ये असू दे, तो आता माझे कसे झाले अ आधीची लेगीनस आहे ना आता म्हणजे व्यवस्थित नाही बसत.
मग जरा येल साइजवाली पाहिजेलय. एल किंवा एक्सेल पण चालते तुम्ही कुठली घालताय ती घेतला ते साईज घेतला तरी चालेल मला आता चार पाच टॉप आहेत पिंक कलरचेच लेगीन्स मॅच होत.
ठीक आहे बघतो आणि कॉल करतो किती तुम तला राणी कलर ना डार्क.
डार्क राणी कलर. चिवुला असं म्हणजे स्कूल ला आणायला ते जाताना कसं ते टॉप घालू शकतो. ना.
होय ते बरं पडते स
हा आणि ठेवून ठेवून अस युजच नाही होत. टॉप ते आता बाहेर पडतोय तर म्हटलं रोज एक घालावा आणि खराब करावे त वैष्णूला दिले थोडेफार कपडे.
ह मयुरीने पण दिल्या परवा आता.
होय कपाटात अग कपड्यांना जागा नाही.
तसच होतय आणि घ्यायची इच्छा पण बंद होत. नाही ती जरी असलं तरी बायकांना सगळं कमीच आहे.
असतय सेल म्हणला का नाय काय नको
आता आम्हाला पण जायची काय गरज नाहीच आहे परवाच आम्ही घेतलोय खर आता लाडकी बहिन आल्या.
हम्म.
पैसे दिसायलाच नाही जा.
होय.
खा की. हा.
मग किती वाजता जाणार आहे सां
आता जाणार आहे
ब हा ह
हा ठेव काय दोघं भांडायला लागलं त
हां हां चालते ठीक आहे बाय
ह बर